माझा मॅम.
हा आत्ता येतोय बघा मॅम मगाशी जरा तुमचं हे झालं.
तुमचा आवाज येत आहे. बर बर तर कशा आहात तुम्ही.
हो मस्त आहे तुम्ही कशा आहात मॅम.
मस्त खूप दिवसातून कॉल केला. ऍक्च्युली म्हणजे खूप दिवसातून आपण बोलतोय थोड. ट्रॅव्हल्स बद्दल बोलायचं होतं, असं कळलं की कळलं की. तुम्ही ट्र्रीप काढला होता. तुम्ही ट्रिपला गेला होता.
हा. हो. हो. मॅम गेलो होतो. गेलो होत आम्ही ट्रिपला गेलेलो हा.
तर कुठे ट्रिप काढलेला म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी
टिक एका ठिकाणी थांबा एका एका म्हणजें तुम्ही फिरता ना त्याचा आवाज हॅलो मॅम एका ठिकाणी थांबा अ मला हा आता येतोय. एका ठिकाणी थांबा मॅम हो ओके ह
ओके चाले तुम्हाला कोणती ठिकाणी हा कोणत्या ठिकाणी फिरायला आवडतं. जस की म्हणजे मी तुम्हाला बोले की माउंटन किंवा बीच म्हणजे पर्वत आतावर किंवा समुद्रकिनारी अस तुम्हाला सांगित तर तुम्ही यातलं कोणत चूस करशील. तिसैद तुम्ह ते
मला पर्वतापेक्षा नक्कीच म्हणजे समुद्राची निवड करानिवळ निवड करायला आवडेल. कारण का सांग तुम्हाला कारण का सांगू तुला ही अशी म्हणजे जिथ काही जे ठिकाण आहे, की जिथे आपण आपलं मन रिकाम करू शकतो, आपला जो काही थकवा आहे तो त्या ठिकाणी अ थकवा अ निघून जाऊ शकतो, जर आपण पर्वतावर गेलो ब गेलो, असं तिथे सुद्धा आपल्याला थकवा तथ ज निम्य परिस आहे त्या निसरम्य परिसक पा आपल्याला आनंद होईल. त असल्या आपल्याण म्हणजे मना की जो आपल्या शरीराचा व्यायाम आहे, तो तिथे आपल्याला करायला लागेल पण जे काय आपल्याला खरोखर खरंच खूप थकवा आलेला आहे. तर आपला पूर्ण थकवा जाण्यासाठी ती आपुन समुद्राचीच निवड करावी असे मला वाटते. कारण का जो काही समुद्र जो शांत म्हणजे शांततापणा असतो, जकाही ते पाणीअसत सत्व एक त्या पाण्याचा एकाग्रपणा त ज म्हणजे आटांचा काही जो काही. संगम आहे तू पाहून अगदी म्हणाला शांत वा वाटत आणि हा परत आपल्या ति तिथे येणार ती वाढ्या वाऱ्याची झळूक
हो हो जस की आणि आणि असं पण बोलतात की समुद्रकिनारी जास्तीत जास्त करून सूर्यास्ताच्या वेळी जावाव अ त्यावेळी असं बोलतात की सूर्य अस पाण्यात तुटत म्हणजे अ आप जसं बुडतो ना
हा हा बुडतो बुडतो आणि ते बुडल्यानंतर हा कलर जो काही चंद्र म्हणजे सूर्याला आलेला असतो, आणि त्या वातावरणात आपण जर ते खरंच बसलं जॅक्स की जसं की आपण जात करून हा हा तीस वेळीतज बसतो तर आपला खूप छान असा तो निसर्गरम्य परिसर आणिआपण आपल्या आपल्या समोर असलेला तो समुद्र असे पाहून की आपल्याला की असं वाटेल की आपल्या तिथून हल विस्मे आणि जर आणि आयुष्य मध्ये जो काही कामाचा किंवा जो का आयुष्यभराचा जो काही थकवा आहे. जो काही कंटाळा आहे त्यात ठिकाणी बसून आपल्याला दिघून जात असतो मॅम आणि जो काही आपल्याला अनेक कवी कविवर्य तिथे जाऊन म्हणजे कविता लिहित असतात म्हणजे अनेक चित्रकार अशा ठिकाणचे चित्र चित्र चित्र काढत. असतात जिथे खूप समुद्र ठिकाणी जास्त करून म्हणजे जेकाही वातावर वर्णनही ते त्यांना स्केच करता एव आणि जे काही तिथलं परिसर आहे. त्या परिसराच आनंद त्यांना घेता यावा. चित्रकार मध्ये जातात अनेक कवी असतात बाबा त्यांना म्हणजे पूर्ण थकवा बिकवा सगळं घालून त्यान छान छान कविता बनवायच्या अस. असतील तर तिथे जाऊन तिथे ठिकाण शांत समुद्राच्या किनाऱ्यात जाऊन आपली जे काही डायरी असतील. त्या डायरीत ते तेजे नोट करतासा तो अनेक अशा कविता ते तयार कर. होतं असता मॅम.
जस तुम्ही बला की सूर्यास्ताच्या वेळी गेल्यानंतर खूप आनंद वाटतो. ना दिसतो आणि क म्हणजे शांत डोक्याने तिथ मेडिटेशन सा देील छान वाते एखा म्हणजे निगेटिव्ह विचार किंवा आपल्या मनातणज विचार येतात. कि कुठेतरी भूर निघून जाव आता आपल्याला लांब निघून जावं कस तरी होत आता कस? करी होत यावर उपचार म्हणजे कुठतरी भूर जावं किंवा लांब जावं असं आपल्याला वाटतं तर तुम्ही ब की माउंटन मध्ये फिरायला गेल्यानंतर जस शारीरिक हालचाली म्हणजे शरीराच्या हालचाली होतात तस समुद्रकिनारी होत नाही तर समुद्रकिनारी ते वाहणारे खे पा टो त्या असली शांत म्हणजे पाण्याची फक्त शांतता परत आणि आपल्या डोक्यातले विचार हे सगळ एकाग्रतेन आपण खूप छान म्हणजे पॉझिटिव्हली विचार करू शकतो त्यासाठीच तुम्ही बोला तसं म्हणजे मोठमोठे कवी किंवा कवयित्री तिथे जाऊन वेगवेग म्हणजे क म्हणजे कविता लिहात किंवा आपल्या मनात मनामध्ये समुद्रबद्दल असणार प्रेम त्याच्याबद्दल अस. म्हणजे जस वेगवेगळ्या शब्दातून जस व्यक्त होत तस त्या समुद्राबद्दल ची विशालता आणि त्यामध्ये मिळणारे मोती शंख शिपले तुम्ही शंख शिपले तर बघितलेच असतील. त्याबद्दल त्या सरवबद्दल आपल्याला
म्हणजे अस म्हणजे तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देते म्हणजे आता शिंका जे काही शिंपले असतात शंख असतात ती शंख अगदी म्हणजे खूप म्हणजे खूप औषधी असतात तर मी असं ऐकलं म्हणजे तुम्हाला एक अनुव सांग. त्या म्हणजे माझा अनुभव म्हणण्यापेक्षा जे काही डॉक्टर लोक असतात किंवा जे वैद्य असतात. वैद किवा आयुर्वेदिक जे असतात ना आयुर्वेद असत ना ते आयुर्वेद तो शंख शिंपला त्या गोळ्या कर म्हण जास्त करून शंख शंकापेक्षा शिंपल्याचा जास्त करून आयुर्वेदासाठी त्यांनी उपयोग करतात. सब्जी.
हो आणि असं पण म्हणजे मी ऐकलं आहे की त्या शिंपल्यामध्ये मोती वगैरे मिळतात पण कधी बघितलेलं नाही पण तुमला इतकी ॉमेश त्या मी तुम्हाला एक डाउट म्हणजे मा क्वेन विचार किं मो निघतात म्हणजे अस बतात की समुद्रकिनारी शिंपले असतात शिंच्या आत. मोती असतात अस बोलतात.
हो हो मॅम हो हो असत म्हणजे हे खरं आहे आणि खरोखर ते मोठण ण असतातण आम्हाणव मा नाही कारण पण मी म्हणजे अा किंवा म्हण किंवा आप जे काही ते शिंपले असतात ना शिंपल्या काही समुद्राच्या खोलवर असतात ते म्हणजे जास्त ून जो काही खराब मोती असतो हा म्हणजे मध्यभागी समुद्राच्या म्हणजे ख हा शिंपली असतो कुठेतरी सांायतोतो आणि तो खूप म्हणजे डायमंड ज अ डायमंड तो हिरा म्हणजे त्याच्यामध्ये असतो मॅम आणि तो हिरा. तो हिरा त्याच्या हिऱ्याची किंमत खूप म्हणजे खप जास्त अस म आणि तस म्हणजे त्या जे काही म्हणे समुद्र किनार आज जे लोक जातात ज्यांना ती परवानगी असते जाण्यासाठी ते लोक तो शिंपल्या तुम्ही जिथे शिं
तुमचा आवाज येत नाहीे ब्रेक होतोय मॅडम
रे का का असत पण तेस्त इन्फॉर्मेशन नल्यामुळे मी तुम्हाला जास् माहि ग श नाही मम पण हे खर आहे की तुम एक डऊट आहे क अ शिंपलात मोठ्या अस तर हा खरं हो आहे हा म्हणजे.
तर तो चित्रपटमध्ये वगैरे दाखवलं जातय ना की असो म्हणजे अभिने. पळत वगैरे जे किंवा त्यामधून मोती वगैरे शोतात किंवा ऍडव्हटाइज म्हणजे. याड लागत्या दूरदर्शन व टेलिव्हिजन वर म्हणजे आपल्या याच्यासारखं दाखव तर मला असं वाटत होत की ते फेक वगैरे आहे. पण मी फ्रेंड्स ला विचार बोलल्या के खरं जे मोती असतात खर जे असतात म्हणजे ख आता कुठून म्हणजे मग त्यांचं नेमकं उत्पादन कुठून चालू झालं हे माहित नाही खरंच ते. मध्यभागी की जसं तुम्ही बोललात समुद्राच्या बरोबर मध्यभागी शिंपल्या त्यात मोठ मोठे जे आपण बघितले पण नाहीत आपण छोट जे वाळूमध्ये असतात.
हो हिरे हि रे हि रे हा हा यू मी म्हणजे एज अ रिअल डायमंड हा म्हणजे त्या हच्या्यामध्ये असतो मॅम
हो हो अगदी बरोबर तर मला तुमचं म्हणजे ते समुद्र किनाऱ्यावरचा आपण आनंद किंवा तुम्हाला माहिती आपण जर तिथं फिरायला वगैरे गेलो तिथे उंठ देखील असतात.
हो हो हो आता म्हणजे समुद्र आला म्हणलं की इथे अनेक लोक समुद्र ठिकाणी जास्त करून भेट देत असतात त्या ठिकाणी तिथे मग तिथल्या लोकांना तिथली स्पेशालिटी आता उंट म्हणजे जे काय म्हणजे तिथल्या लोकांना जे सोयीस्कर असं अशी तिथल्या वातावरणाचा पूर्ण आनंद घेण्या ते अनेक अ अनेक हे अवेलेबल अस आता मी त्यांना त्यांचा फायदा होतो त्या लोकांचा तिथल्या आणि मग तिथे तुझा फायदा होणे गरजेच आहे जर हे लोक तिथ
आणि छोटे छोटे मुल हो म्हणजे छोटे छोटे. जस तुम्ही बोला की सोई वगरे होतात तसं आता आपण एन्जॉयमेंटसाठी किंवा ट्रीपसाठी आपण तिथे गेलो ट्रॅव्हल्स करण्यासाठी एखादी म्हणजे एन्जाॅयमेंट करण्यासाठी तर आपण बघतो की लहान लहान लहान मुले म्हणजे आपण पण लहानपणी अनुभवलं होत हे म्हणजे मी तर केलं होतं आमच्या शाळेच्या ट्रीप मधून गेल्यानंतर तर वाळू उखरायची त्यामध्ये पाय घालायचा ते छोट घर बनवायचं म्हणजे हे एक एन्जॉयमेंट म्हणजे आपलं छोटं छोटं घर किंवा आपला तो खेळ होत गेम होत तर त्या पद्धतीने आपण व्यवस्थित म्हणजे समुद्रकिनाऱ्याचा अनुभव. तेथील लोक आणि तिथे आता कपल शूट वगैरे व्हिडिओज फोटोज म्हणजे आपल्या घेऊ येतो आपली पॉिटिव्हटी म्हणजे ज नि विचार आहेत थिंकिंग आहेत आपल्या डोक्यात किंवा आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो. स्वार्थी होतो तर तिथे गेल्या नंतर मला वाटतं की आपोआप तिथे आयुष्य होतात. त्या समुद्रच्या पाण्यात आपलं मन खेळताना एकदम लहानग होऊन जात की आपल्या तिथं असं म्हणत नाही. पाण्यात आपण कस घरी खेळताना बोलतो की पाण्यात खेळू नकोस तर खूप छान वाटत.
हो म्हणजे आपण त्या ठिकाणी पूर्ण एन्जॉय करायसाठी जात असतो त्यामुळे आपण अडवणारं असं आपल्याला कोणी नसतं मॅम आप
हो अगदी छान म्हणजे तुमच्या सोबत ना ट्रॅव्हल्स या विषयावर बोलून किंवा म्हणजे समुद्रकिनाऱ्या बीचवरच्या साईडच बोलून खूप छान वाटलं तुम्ही पण मला खूप छान प्रतिसाद दिला माझ्यासोबत थोडा डिस्कशन केला बद्दल धन्यवाद.
धन्यवाद आणि थँक्यू.
ओके चा बाय